हॅलो हा हा बोल.
काय करती? हम्म
खात होती मी.
काय खाती?
चिप्त.
हॅलो ह अ हॅलो
हॅलो आवाज येतो का गं?
हा येतोय आवाज येतोय की
काय करू राहिली तू? अ
जा बुगडा
काय? काय? अगं म्हंटले काय... करतीये
काय नाही बसले खात हो ते
बसली. कशाला बसली?
खायला.
खायला बसली एवढ्या लवकर?
आणि काय नाही का?
आया अ हा हा काय म्हणती मंग अजून? काय नाही ग भांडे घासायचे भांडे गोळा करते.
अरे बाप रे!
हम्म
किती ते काम करायचंय तुला?
मग बाई तूझ्या सारखं ऐ का? नाही आहे. तुला आता कसं का होइना गागनार होतं ते गेलं गावाला.
हा हा मग बाई करायलात लागत ना तरी काम. तरी काम करायला लागतच ना.
काय काम करायला लाग तं तूला? हम
काय नाही असंच एखाद्या वेळेस करायचे किचन मध्ये काही वाटलं तर. नाही तर भांडे वगैरे... असं दुसर नाही काय काम करत झाडं झुड.
बरं ये मग
हम्म झाली का स्वयंपाकाची तयारी?
हा भात पोळ्या झाल्या भाजी राहिली चालल्या ताई आणायला. भाजीचा लय वैताग राहतोय त्यात... खाणा ऱ्यांच्या तर मोठा तोंडाला चटका राहतो. खाणाऱ्यांचा तर मोठा चटका राहतोय बर एक एक भाजी नाही.. कालच दोनच भाज्या मस वैताग राहतोय. हम् काय पोरीत त्या डब्याला लागात्याना सकाळी दोनच भाज्या लागात्या हम्म
आमचा भाजीपाला आणायचा होता तर पाऊस चालू आहे.
हा ना आमच्या इकड तर इतका डेंजर आताशी थोडासा उघडलाय. जसं नॉर्मल बुरबुर हाय पण मग कमी झालंय ना त्या. डेंजर पाळे होते.
हा तीन चार पासून चालूच होता.
हा भरपूर पाऊस होता. बाकी मम्मी पोहोचली का नाही फोन केलाका नाही.
हा पोहचली आला होता फोन.
हा ना येणार की नाही मग तूला अजून आला.
माहिती आहे दुपारचं लग्न आहे कॉलेज राहील मला.
हा यार दुपारचं का धरलं त्यानी बोरींग. संध्याकाळच ठेवा पाहिजील होत.
आता पोरी कडच्यांचा मनावर आहे ना.
म आल्या सारखे म्हणजे ते म्हणत होते पप्पा जातील म्हण लग्नाला पण मग त्या दिवशी ना पप्पांला आहे ना त्रंबकला कार्यक्रम आहे ह्याच. गुरु पौर्णिमेचा हम्. त्याच्यामुळे आहे ना. पप्पा काय जाणार नाही लग्नाला मला गा. देर ना आमची गाडी त्र्यंबकला गेली तरी मग दुसरी गाडी मनिशा काकिची. त्याची होती. त्यात हळदिला म्हणेल लग्नाला म्हणेल मेंदला म्हणेल
जायचं ना मग.
हम्म पाहायचं विचारून हा म्हणलं तर सुटायचं.
हा.
बाकी.
हम् आराम
हम्म.
आराम चालू आहे.
आज सुट्टी होती ना.
हो काल मी घरीच होते.
काल सुट्टी होती ना. बरं आहे मग. बाकी अजून काय म्हणते
काही नाही बोर होतय का.
बरं होतं ये ना मग इकडे काम करू लागायला बोरनेवानस बोरनेवानस,
नको नको हम्म.
हम् हम्.
तुझं काय चाललं बाकी काही कामं चालय वावरात.
काय नाही काम आता आराम. घरीच होते.
हम्म.
तब्येत बिघडली. ग थोडी अस आराम केला अ ब हात- पा- हात- पाय ते दुखत होते.
हा.. येतोच बाई अशक्त.. अशक्तपणा
ते काल त्यातले त्यात काय खायला नव्हतं ना अशा -अशा अंधारी यायच्या. हा उपवास होता.
ह्म्म
हॅलो!.. धरा हो, फोनाचा मोठ वाईस करा. ते असं झाला कसा?
ह्... ह्.. ह्..
-म आलाय ना प- बोलायचं कंटाळा येतो. तवर हे गप्पा मारत बसतं ते, ह्.. ह्.. कंटाळा येतो काय बोलणारय.
नाहीतर काय
हम्म.. बाकी अजून काय चाललय.
दुपारी तिझी पोरगी.
हा सांगत होते माझ्या मी मावशीला ग केलं ना त्या गाडीतून चाललं होत्या. हम्म सांगत होती पार्लरवाली आता मेकअप आमच्या शी.. ना
हम्.. हम्
त्यांच्या मेकअपला
हा.. तर मम्मी ते येणार होती हळदीच्या दिवशी घरी काय करते काय माहिती.
हा.. का.. भरत लग्नाला जाणार का मग?
हा पण मला नाही वाटत येईल घरी इथे पाण्या- पावसाच उगाचच जाईल.
हा ना उगंच काय जात थांबली चितलं मग थांबूनच घे ना पाण्या.. पावसच उगच जाय- जाय, ये -ये परत.
कोणाच्या दहाव्याला जायचं म्हटलं तिची धावपळ होईल.
कधी जायचं दहाव्याला.
त्याच दिवशी.. लग्नाच्या दिवशी
लास लग्नाच्या दिवशीच जायलाच लागणार आहे ना हम्.. तू थोडस आवरून घेना, एखा- एखाद्या दिवस तू पण आवरून घे. ह.. मग आता तिघांना कितीक लागतय ग सकाळी लवकर उठायचं दिवसभर झो
ती घरी आली तर आवरीत बसल.
मग परत तुझ्या डोक्याला तान जाईल मेकअप जाऊ दे साडी घालून मेकअप करू दे. परत फाषे बसवायला लागेल ती, याचा.. फासा, याचा.. फासा त्याला बसवत्यात. फास ह्याला बसवू‌ काय ग?
केलय नीट केलय बघ तित व्यास.
केलं काय नीट आता ह्..
हा सगळं नीट करून दिले बई.
हो.. ना अगं म्हणल्या शिवाय शॉपिंग करायला ना, आप.. ण.. म्हणजे रक्षाबंधनाच्या आदी जाऊ.
हा
म्हणजे इकडं मी आले का मग त्या दिवशी साड्या न त्याच दुसरं काय घ्यायचं राहते, ड्रेस घेऊ एखादा ड्रेस घ्यायचा ग
केला होती का शुक्रवारी आहे ना रक्षाबंधन.
माजल्या दिवशी जाऊ आपण असं म्हणते. आजल्या दिवशीच हम्म. बाय . अ अठरा. अठ्ठावीस तारखेला आहे परवा महिन्यांनी.
हम्म हम्म आठ मग तू सत्तावीस तिकड नाही आम्ही इकड नाही येतो जाऊन नाशिकला.
जाऊ ना ये म्हणजे मला तिकडून गाडी चांगाला लागल इकडून. कोण नाही नाही कर . हम्म बस मी पाठवणार आहे नाही हा.
नाही.
हा काय म्हणत्या ह. येतो आता बोला ना काय म्हणतो. माझं . बाकी अजून काय चालू आहे. तसं नाही मग आपण तिकडे गेलो का परत ये ना नाही होणार.
हा तिकडून तर नाहीच नऊत बाई.
हा म्हणजे ते पाणी पावसाचा परत तिकडं नाही यायचं मग. मीला सांगाल तू ये तुला साड्या घ्यायच्याय ना नाही तर मग आम. समज जाऊ असं
हा हा ते कडसक. काबरा का कोणता का ते पण ऐकलं मी साड्यांला छान. काबरा बहुतेक.
काबरा आता अगं सगळीकडे सेल सुरू. काही आणल्या ना अ हजारात तीन हजारात. तीन दोन हजार. तीनशे रानेली. म्हणजे आम्ही सहसणी जोगाला राहिलो ना सहसनी ला आणले.
हा हा.
हम्म माझी. ठीक आहे काय म्हटलं.
बरच सेल चालू होईल आता. तुला काय वापरायला घ्यायचं आहे गच पुढे यायला जायला.
यायला जायला तो रक्षाबंधनाच्या. तिकडून पैसे ते खर्चला ठेवायचे आपल्या आपल्या पैशच घेऊन टाकायच्या.
हा मग.
मग चालूयं अग मग मीला घ्यायच्याय साड्या तिथ सारखं चालत आहे तिकडे गेल्यावर. लय कंटाळ येतंय इकडे यायला. मंग त्याच्यापेक्षा मंग झालंय असं आधीच घेऊन टाकू जातानी. मंग सोबतच जाऊ आपण आदल्या दिवस.
मम्मीला घ्यायचेच होत्या.
मग पाहू आपण नाही तर मग रक्षाबंधनच्या दिवशी प्लॅन करू तिकडे जायचं असं काहीतरी करू
थाब मी कर मी करते तुला फोन
बर थांब तूला नंबर पाठवते त्याच्यावरकर
हा हा.
हम्म.